हॅलो
ह तेस सोयाबीन असत्य बघ आपलं.
कसल चोया चंक्स
हा तेच किती, पाण्यात भिजऊन. करायच असते, ते ज कस करायचं
तू कसं करतेस?
हा हा मी पहिला आधी कस करत हुतो कान का? असं भाजयचा टोमॅटो. तो जरा खोबरं भाजून. पेस्ट करून करत होत त मग तसय. परवा दिवशी आमच्यात लेट झालत, म्हणून तसं नाही केलं कांदा टोमॅटो बारीक चिरून तसंच. केलं म
ह ह कस करायचं माहित का, त्याला पहिला शिजवून घ्यायचं जास्त. पाणी ओतायचं नाही नुसतं लई लई उकळून उकळून पिळून घ्यायच नाही तर छान सगळी चव जाते ह. थोड थोड पान थोड पाणी ओत. नुसता गीर जरा करून उकळून घ्यायचा नुसता. गरम पाण्यात टाकलं. तरी चालतंय नुसता झाकून ठेवल्यावर, हा हा मग ते पिळून घ्यायचं आणि त्याला हळद मीठ आ. आणि अ दही, लावायचं. छान होतय दही लावल्यावर, दही, हळद, आणि मीठ लावाय. छान ठेवायचं बाजूला. परत आलं लसूण पेस्ट कराय ची. कांदा, टोमॅटोची, प्युरी कराय ची.
अ भाजायचं काय ते?
अ भाजून हे करायचं, बारीक करायच मिक्सर ला
हं हं!
पूर्ण भाजूनच. अ पर खोबरं नाही घातलं तरी चालतंय, आण परत आपण. हा कच, कच, ला घालायचच नाही खोबरं. परत म आल, लसूण पेस. आणि कांदा, लसूण च ते कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची. आणि परत मग. ते डायरट दही, लावले ते डायरेट, त्यात घालायचे मसाला घालायचा त त्याचा मसाला मिळतो ना. आपल गो गोडा मस गरम, गरम मसाला. हा घातलं तरी चालत हा गोडा मस गरम मसाला घालायचा, मिश्र पावूच असा तरी मिक्स मसाला घालायचा. खडे मसाले. ते पण यूज करायचे का, नाय दुसरे मं. मले नाही नूसत खडे मसाले युज करायचं.
हाय की खडे मसाल, बारीक केलेलं.
मग ती पूळ घालायची. न ते मग हळद मीठ लावलेली. ते दहीलां नंतर टाकायचं. अन ऊकळी मारयची.
हूं बर हं हं तसच करता आता. धही तेन असंते. काय.
ते रेटिंगचं किती काय वितरण झाले त्याच मी पन्नास पन्नास टाले चालते काय ग
हा हा चालतेय. ते हे जाय आपण म्हणजे किती बोललो.
हा हा मणूस नाही तुट
हा फिफ्टी फिफ्टी
हम्म त्याच्याविषयी आम्ही का बोलू शकत.
आं
त्याता
नाही नाही
हम् ह ह ह नाही नाही काय आणि कशाची रेसिपी तुम्ही काय काय उनळच केले असता म त्याच्याबद्दलच जास्त बोलतो.
उन्हाळ्याच काय ते शाबू त्याने आणून ठेवलं होत खरं केलं नाही ते जरा शाबूच कुरड्या त्यान करायच्या होत्या.
हम्म हम् चहा बुच्छा को लकर क छान होती. साबू चकली प
शब बटाला ना
हा
हा
प्रमाण चांगत हम्म अर्धा किलो शाबूला एक किलो बटाटे वापरायचे छान होते मी परवा केलो. एक किलोच आणि हा पा आणि आता उद्यान करणार आहे ब एक किलो शाब घालणार आहे आज भिजत. मे दोन कलो बटाट ष म सकाळी तेच करणार आहेत.
हम् हम
हम्म
उठल्या उठलं.
ह आज काय नाही के लोकला भराव त नाले होणे.
हम्म हम्म
आज घरातलं पण आवरायचं होत सगळं दधुन पडलेलं भरपूर असज काय झालं नाही करायचं. उद्या करायचा अजून चार पाच किलोस किचरा पापड परत हे करायचं अजून शाबूचं दोन किलोच करायच. पापड साव बटाट्याच किच्च्या पापडच्या मशनीतलं पापड करतोय मी
होतय चांगलं.
हम् नसत होताय. खर तर प्रोसेस एवढं फुलत नाही तर क्रंची लागते छान. खरं प्रोसेस लई आहे त्याला. म्हणजे शाबु भाजायचा साबू भाजायचा मग तो बारीक करायचा मिक्सरला परत बट तात शिजवून घ्यायचं. शाबू लवकर भा म्हणजे बारीक होत नाइ मिक्सर ला. आणि बटाटे शिज घ्यायची चार किलो बटाटेला एक किलो होतय वाळून. आणि एक किलो शाबूच्या. हा लई प्रोसेसय त्याला मग त्या मिरची किंवा भगव ती घालायची. थोडा बटाटा स्मॅश करून घ्यायचा. पुरण पात्रातन काढून घ्यायच. आणि हे करायचं त्यात शाबूचं पीठ घालायचं बसेल तेवढं. आन मळून ठेवायचं मी घालायचं मिरची घालायची किंवा भगवती घालायची म्हणून ठेवायचं पापड करायचं पहिले दिसचं सावलित वा ळवायचं. दुसरा दुस त्या दिवशी उनात वाळवायचं अस करायच.
हम् हम् अ त्याच मग रेट पण भरपूर असेल कस हा मग साहित्य आपलं सगळं.
हम्म कुठे एकशे पंच्याहत्तर रुपये पडतात नुसतं एकशे पंचाहत्तर रुपये हा प्रोसेस. ला म्हणजे काम लयेय त्या वेळ जातोय लय ह त्या तीनशे म्हनल बायका लगेच नाक मोडतेत इकड काय घेतेत होय एवढं मो
हा खेडे गावात नि तसचय ग जरा दुकानात न विचारायचं नाही का दुकानात नाही घेतेत की विकायला ठेवतेत.
हम् आता बघायच दहा ऑर्डर कन्टिन्यू होत नाही तर दुकानात तेला एक पाच - पाच किलो तर पाहिजे एक्स्ट्रा करून द्यायला.
एकाल दोघी पाहिजे ग.
हम्म. तरी हे करू लागतेत सगळं पक्
अ हेनी. हा. हा. जर लग्नाआधी असता ह्यो तुझा बिझनेस च खाली असत आपण केलं असतं दोघींनी.
हम्म. हम्म्. नाय तर काय. तुझ्या लग्नाआधी
हा. तेच की माझ्या लग्नाआधी
हा.
दिवस राहत नाहीत. पटापट जात्यात.
हम्म. शिवळ शेवाळ्या तेन केल्या काय नाही?
अ शेवळ्या केल्या नाहीत. अण्णा वारलं नाही आमचं आज सासर. त्यामुळ ना केला
हम्म.
लेल हाय जरा मागच्या वर्षी कस आज तिन पण ऑर्डर दिती आणि हेंच्या मित्रला पण दिलती तो पैसे द्यायचाय म्हणून
हम्म. हम्. हम्म.
ते मॅंगो फ्लेवरच्या तेवढ्या काही चव लागत नाहीत त्या.
हम्म. हम्म. हम्म.
दोनी पण आहेत मग.
काय रे, काय रेट चालू हाईत? तिकडं
अ तीनशे पन्नास लाय वाटतं बहुतेक.
हम्म. हम्. हम्म.
काय खिसा लागल्यास काय?
हा. कांदा चिरायल्या.
हम्म. हम्. हम्. लवकर रोज लवकर स्वयपाक करत्यास काय?
होय एकाद तर काम होत ते ना खर लाइटीचा आमच्या इथ नाही. भरोसाच नाही त्याचा. गेली की गेले. होय.
बग भई! कसं काय एढं ये म,
ते जरा आता, नाही अ आमचं रानातली लाईट येत त्या नय
हम्म हम्म हम् हम्म,
त्यामुळ, जाते मग एद तरी कालवण तेल झालं की बाकीच काही एवढं वाटत नाही.
हम्म हम् सासूबाई कुठ गेल्या.
हाइत क्या,
हम्म हम्म, अणि का, रानात काय,
अ रानात आत्ता परवा मक्कं हुतं आता नंतरच पाऊस चालू झाल्यावर जनावरांना वैरण कमी पडत्या म्हणून ते मुरगास करून घेतलंय त्याचं हम् मग तेवढंच आहे आता काय लावतेत काय माहिती मग मक्काच लावाय लागते
किती एकर आहे गं
थोडं झालय पण सांगण्यासारखं पण नाही
हम्म हम्म हम्म
जनावरा पुरती वैरण तेवढी होत्या
हम्म हम् हम्म
म्हणजे हाय तिथं कसं वडा तेन गेलाय पाणी असते त्यामुळे त्यातच रान जास्त गेलंय
हम्म हम् कडेलाच आहे
हा कडेला म्हणजे लागूनच रानाला
हम म पाणी त्याचं वड्यातच असतय काय मग
नाय नाय आमचं विहीर हाय की
कॉमन मध्ये
हा हा कॉमन मध्ये फक्त तेचं हे वेगवेगळेत मोटरी हा प्रत्येकाचं वेगवेगळे येते डीपी तेन वेगवेगळे हायत प्रत एकाचं विहिर कॉमनमध्ये कसाय
अस्मिताचा काय फोन बिन
नाही गं कुठे फिरायला गेल्या वाटतं की, स्टेटस ठेवल्या आज. बहुतेक तिकडं, कोकण साईड गील्या का दांडेलीला गेल्याका काय माहिती, आपण पाण्यात गेल्यावर बंद आहे कार्तिक परवा दिवशी जाऊन आला की. त्यांच मित्र गेलतीत सगळे. एक तर चार दिवसाची मागं बघ हम्म जाऊन फिरून आला काकी नको म्हणाल ते जाऊन आला.
हम्म हम्म.
परत एकटं एकटं नाई होतं ग.
हम्म. आणि हिज ट्रेनिंग आहे ना.
कोणाचं? काय माहिती कसं ठेवलीया. नाही ट्रेनिंग अजून चालू व्हायचंय तिच.
कधी ये मग ट्रेनिंग चालू?
काय माहित आता ते ते ए का हे न तर गावातल्या ते कुंभाराच्या पोरग्यान ठेवलये तेच बहुतेक चालू झालय वाटत. त्याने इस्टाला टाकलय आताच पोस्ट तेज ठाण्यात का ठाण्याला ये तेझ.
हम्म हम्म हम्म.
आणि ह्यांच अजून चालू व्हायचं आवडतं कारण ह्यांचा परवा हे जे न्यायालय कुठं सांगली न्यायालयाला मुख्यलयला हो मी म्हणलं ट्रेनिंग चालूय का नाही तसंच बोलावलेय म्हणलीत अजून ट्रेनिंग चालू व्हायच म्हणलीत.
हम्म हम्म हम्म. आणि काय?
काय नाय बग.
पोरग.
पोरग खेळाय लागलास
काय नाव लक्षात राहत नाही बाई माझ्या अदीराज हम्म. किती वर्षाचा झाला?
पावणे तीन.
हम्म हम्म सहा महिन्यांन बसतय नाव.
हा.
जात्यास तथच घालणार ये का?
तिथं नाही नाव त्याचं खालच्या शाळेत ये हा.
त दुसऱ्या का दुसऱ्या शाळेत आहे से.
ह मी दुसऱ्या शाळेत आहे मग त्याला खाली बसवायचं नाही तर कोणत जाऊन सोडण्यात य कसं चावडी एवढं अंतर आहे ग घरापासून ती शाळा.
हम्म हम्म हम्.
सोडूनच ते. आणि तिथं पण कस जरा निवांतपणा - - करायला लागलंय आता समोर मी असल्यामुळे.
हम् हम्म.
उलट ऐकत नाही.
हम्म हम्म.
तुमच्या जवळ नसलेलंच बरं. सवय पण लागते ना जरा, खायला पण लय दमवत अगं. हा लय दमवत- ते खायाला- किती मिनिटं झालत?
मिनटं?
मी कानाला लावलाय-
हॅलो. दहाच. सव्वीस-
हा कट करकी, कट करून लाव आणि एकदा.